हॅलो हॅलो
हॅलो
हा बोला की,
काय करालत्यास
काय नाय बघा बस सले निवांत बोला की, आवरल आत्ता आवरायचं
हा
तुमचं आवरल का?
चालू केलेय ब आव वरायला सुरुवात आता इथन पुढं सगळं आवरायचं म काय नई निवांत
होय.
हा निवांत
हा हं!
बोला की कसा काय? कॉल केलेलासा.
काम होत म्हणुनच केलतात.
नाही होय ते तर आहेच.
आता म्हणलं सुट सुट्या तेन चालू हायता मग जरा अ मिस वेगवेगळी करायची होती.
हा हा हा!
म्हणलं तुला रेसिपी तरी विचारूया कशी, कशी करत्यात काय
हा मीसळ काय अगदी सोपे.
आ!
मिसळ काय अगदी सोपी हाय म्हटलं.
पण आमी कधी किली नाहीय ना, म्हणून म्हणलं एकदा विचारून तरी घेऊया.
हा हा!
हा!
हं कित ती काय किती जणांना करणार, आहे काय.
म्हणजे असं एक पाच जणाच्या आहे. सांग?
हा! तरी मिनिमम म्हणजे दहावीस रुपयाची मटकी, बाजारात मोड आलेली अवेलेबल का घरात घातलेयसा भिजत.
अ नाही अजून घालायला म्हणजे बाजार मिळत असेल म बाजारातुन घ्यायची. हे तर मग घरात आहे. आधी म्हटलं विचारा काय, काय लागतय आणि मग त्याच्यावर घालायचं.
हॅलो
म्हणलं साहित्य काय, काय लागतेय. विचारूया तुला आणि मग म्हणत त्याच्यावर घालाय. करायचं हे करायंच हे प्लॅनिंग आज. म्हणून म्हणटात ते विचार.
हा वीस रुपयाची म्हट ते आणा बाजारातून मिळतंय.
हम्म मोड आलेले काय
मटकी मिळती बाजारात
हम्म म ते नेमकी म्हणजे मटकीच आणायचं की आणि पण असतय नाइ ते मूग वगैरे
अ मिक्स मूड पण असतात जसं तुम्हाला पाहिजे तस आणू शकताय म्हणजे शक्यतो मट कीच्या मिसळचीच म्हजे मटकीची जी मोड असत्यात ना
हा.
चांगली लाग
जे बाकीचे जे अशे
कस एक एक शिजतेय अं
त्याजापेक्षा तेला जास्त चव अस
हा जास्त चव असते म्हणजे चव म्हणण्यापेक्षा ते मटकी कशी एकसार की असते त्यामुळे शिजून जाते नाय व्य वस्थित
हा.
आणि ते मिक्स मोड असत्यात ते कस व्यवस्थित शिजत नाहीत.
हा हा
म्हणजे त्याच्यात ते पांढरं वाटण तेन म्हणा ते व्यवस्थित शिजत नाहीत म्हणून शक्यतो मटकीेचीच वापरलेला बर अं सुरुवातीला म्हणजे अ एक वीस रुपययाचे मटककी आणली तर एक मध्यम आकाराचे दोन बटाटे घ्या.
हा.
ते सोलून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्या. आणि कुकरमध्ये थोडंसं तेल घालून एक एक कांदा बारीक बारीक चिरून घ्या छो छोटासा असा बारीक आणि हा फोडणीसाठी आणि अं कुक कुकरमध्ये कांद्याची फोडणी द्या तेला तेल घालून.
हा
आणि त्याच्यात ते आपण सोडलेले बटाटू धुऊन घ्या. साली काढून घ्यायचे बटाट्याचे हा ब बटाट्याची साली काढून घ्यायचे. आणि त्याच्यातन हे करा ते मूळ आलेले कडधान्य टाका.
काय ते
हा तेल तेलात कांदा टाका.
हा.
मग कांद्यात मोड आलेले मटकी टाका ते
हा म्हणजे तेलातच भाजाय हा
हा तेलातच भाजायचं ते
म ते मोड आदि आप पण असं तसं आमटी करताना तव्यावर वगैरे भाजून घेतोय.
नाही नाही तस नाही भाजून घ्यायचं, तस नाही भाजून घ्यायचं, डायरेक्ट त्याच्यातच भाजयचं त्या कांद्याच्या ह्याच्यात कांदा थोडासा असा मऊ होईपर्यंत भाजला ना कि त्याजी त्यातच ते मटकी भाजायची
हा हा
आणि म्हणजे त्याचं ते उग्र स्मेल असतो. असतोय तो निघून जातोय आणि ते भाजल्यानंतर मग हे करा. अ त्याच्यात तो बटाट घाला. अ बटाट घातल्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद थोडंसं मीठ टाका.
हा
आणि एक चार वाटी होईल इतकं पाणी वता तेच्यात
बरं
पाणी ओतल्यानंतर ते शिजत ठेवा एका साईडला आणि अ तोपर्यंत त ला गणारा मसाला तयार करून घ्यायचा अम्म मिनिमम दोन दोन तीन कांदे घेतलेस सा तरी चालेल प्युरी तयार करायसाठी हा मसाल्याला ते मोट त्या मोठ्या सायेत कसंय कांदाच चिरून घ्यायचा. अ अ अ अ एक टोमॅटो जरी घेतलासा तरी चालल. हा एक टोमॅटो आणि दोन कांदे आणि सुक खोबरं एक घ्यायच म्हणजे थोडस घ्यायचं ओलं नाही सुक घ्यायचं ओल्या खोबऱ्याचा कसा असा किस म्हणजे असं ओलसर होतोय ना. म ते मसाल्यासारखं म्हणजे आपण ते हेचा अ अं नॉन व्हेजला जसा मसा ते तशात मधे ते गिरवी तयार होत्या ओल्या नारळाची
हा हा
म ते अ खोबरं किसून घेतलं की, सुकं खोबरं किसून घ्यायचं. ते पहिल आधी कडईत त्या भाजून घ्या.
हा हा
आणि मग ते त्यानंतर अ ते चिरलेला टोमॅटो, कांदा अ थोडीशी अस लसूण एक पाच सा पाकळ्या आणि थोडंस आल्ल
हा
अ कोतंबीर
हम्म ब
अम् हे घ्यायचं आणि अ खोबरं पहिला सुरुवातीला आधी भाजून घेतलंसा की म त्याच्यात थोडस तेल घाला
ह म्हणजे फक्त आधी खोबरंच भाजायचं काय अब असं तांबूस होईपर्यंत काय?
अ होय तांबूस होईपर्यंत आधी खोबरं भाजुन घ्यायचं.
हा
आणि मग तेच्यात थोडस तेल घाला
आहा
हम्म तेल घातलं की मग अ ते कांदा टोमॅटो ते एक लालसर होईपर्यंत असा भाजून घ्या.
हा
आणि थोडासा कांदा असा लालसाल झाला की, टोमॅटो टाका. त्यांच्यात आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत ते भाजून घ्याय सगळं
म्हणजे एक एक करत असं म्हणजे ऍड करत जायचं काय?
हा ऍड करत सगळं जायचं कांदा टोमॅ टो लसूण आलं. कोथिंबीर
अ ते हे करायचं.
हम् बरं
मिक्सर ला सगळी पेस्ट करून घ्यायची मग त्याची ती भाजलेलेची खोबरं स्पेशल वाटून घ्यायचं आधी सुकं आणि कुकरच्या तोपर्यंत तीन शिट्टा झाल्या की कुकर बंद करून घ्या.
हा
आणि तोपर्यंत तिची पेस्ट करून घ्या.
हा
आणि पेस्ट करून घेतल्यानंतर मिसळला कसं शक्यतो गरम पाणीच वापरायचं गार पाणी वापरायचं नाही.
हा म तिथे एक परी हाय.
हा तर रियाजसाठी कणी ते बरं पडतंय. म्हणून अ पाणी गरम करत ठेवलंसा की म म्हणजे ज्या भांड्यात तुम्ही मिसळ करणार आहेसा त्याच्यात थोडसं आपल्या आमटीला वापरतोय त्याच्यापेक्षा थोडसं तेल जरा अस जास्त वापरायचं कारण ते कोट असा मिसळवर जायला पाहिजे.
हां
हा म्हणून ते अ तेल थोडस जरास जास्त वापरायचं.
बरं
आणि मग त्यांच्यात थोडस तेल कडलं की गॅस एकदम अं ह्याच्यावर शेवटच्या स्टेपवर म्हणजे लो ह्याच्यावर ठेवायचा.
एकदम बारीक
हा एकदम बारीक तेल कढलं की एकदम बारीक हे करायचं आणि तेच्यात चटणी घालायची पहिला आधी म्हणजे तेलात चट चटणी घातली की कसं कट वगैरे व्यवस्थित येतोय ना.
हा हा
मग ते चट नी तेच्यात घातली कि म ते आपण जी प्युरी तयार केलीया ना ती प्युरी टाक कायची तेच्यात
बरं
आणि आ मीठ आणि तेलात शिजलं ठेवायच म्हणजे त्या आ
हा हा म्हणजे एकदम असं ते तसं
हा तशामध्ये अगं तर ते
हा
आणि मग ते अ आता तुमला वाटलं की तेल
हा म्हणजे तेल वगैर सुटलं कि मग तेच्यात ते मिक्स करायचं काय
हॅलो हा बोला की तेल सुटलंय असं वाटलं कनी मग लगेच
मिक्स करायच काय त्यात
ती जे आपण सुक खोबऱ्याची जी पेस्ट
हा
ग तेच्यात ते पाणी ओतायचं
हा
जे लागणार आहे तुम्हाला ते पाणी ओतायचं तेच्यात अगं
मटकीच काय
हा बटाट
हा हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो थांबा हा दोन मिनटं
अ अ बर थोड्या वेळान मग करूया काय?
काय ते
हो थोड्या वेळानं म्हटलं क करूया कॉल
अअ चालतय
हां ह
कट करू का हिकंडनं थांबा हा तेच ते होई ना झालंय हित मला काय समजना
हा
दोन मिनिटं थांबा हे म्हणजे ओपन होईना झालय ते तुमच कॉलच हे प्रोसेस
अ असं हे व वरून खाली ओढ की,
नाहीच तेच ओपन होईना ॲप ओपन झालय म्हजे तुमच जे कॉल्सच हे आहे ना तेच ओपन होईना दिसेनाच झालय माझ्यावर
अं फोन ये अ ब ऑफ कर पहिल्यांदा आणि परत चालू कर फोन म्हणतो ऑफ कर म्हणजे साईड
अं दोन मिनटं हं नाही ऍप डायरेक्ट ओपन होतय पण ते होईनाच झालय.
बॅक बॅक घे की, अ वर दिसत नाहीत कॉल आलेला
आ
वर दिसत नाही.
दिसतयं वर पण जे अं माझ ते हेल्पच चिन्ह पड आलंय ना त्यामुळ ते होईनाचं झालय. अँप काय ये झोप मिळालंय.
काय ते
तुमच्याकडनं कट करून बगा.
अ न्ह्यायेत माझ्याकडन डायरेक्ट डिस्कनेक्ट होतय.
नाही म इकडना होईना झालय.
ते म्हणजे अ कार्यावर ते कॉल आलाय म्हणून अस वर दा
नाय दिसना स्क्रीन वर न दिस दिसतय ते पण ते ऍप वर ओपनच होईना झालय माझ्या
नाय म्हणजे तेच्यावर फक्त कनाय् क्लिक कर
नाहीच क्लिक केरा नाही तर काय करा काय होईनाच झालय ते वरती अ अ हे त्याच्यावर न वळून क्लिक केलं क डायरेक्ट ऍप वरच जातय ते आणि ऍप वर काय माझ्या दिस त्यांनाच झालेय.